हं ताई आपण जे आप ल ते मगाशी शेतीचा टॉप पीक राहिला होता ते तोच कंटिन्यू करु.
हो चालेल ना. मला तू छान छान माहिती देते.
हां तुम्हाला आणखीन काय माहिती करून घ्यायचे ते विचारा मी तुम्हाला सांगेल.
मला आता तू देशील तीच माहिती कारण, मला काय शेतीची जास्त माहिती नाहीय. त्यामुळे मला मी तुला काय प्रश्न ण विचारू तू काही बोलायला लागलीस आणि मला अं कळलं नाही किंवा आला तेव्हा प्रश्न त मी तुला सांगते.
हा चालेल.
ते जरा. मला म्हणजे जास्त चांगलं होईल. हां हां
अ जसं मी तुम्हाला म्हणलं होतं ना की, अग अगोदर बैलांनी शेत नीट सा नीट करायचे. पेरणी वगैरे झाल्यानंतर तर तर त्याला अ म्हंजे त्याला ते अवजार असायचे ना कुळव अ तर त्यान ना कुळवण असं म्हणायचे, म्हणजे कुळवून म्हणजे शेतीचं पीक वगैरे काढलं ना ते जे दस कट वगैरे असतात, ना जमिनीमध्ये ते काढण्यासाठी कुळवायचे अगोदर शेतकरी.
अच्छा म्हणजे ते तण वगैरे असतात ते काढतात का गवत बिवत ते म्हणते य का तू?
तण आणि जे आपण म्हंजे जे पीक काढलेले असतं आणि त्याच जे रूट्स जे जमिनीत
राहिलेले हां हां हा हा अच्छा, अच्छा बरं झालं कळलं मला नव्हतं माहित! ती हे हां. म पुढे कसं कर तात?
म्हणजे तेे जे त्याला बैल ते जे अवजार असतं कुळव, त्याला बैलं बांधून ते मातीत रोवून घाल पुढं सरकवतात ना ते
का असे एक अ नांगर किंवा काय ते दात ते असतात का अस म्हणजे थोडक्यात कंगव्याच कसं आपले द हे अस तसे मोठे मोठे लांब लांब आणि ते बा खेचत जात
हा कंगव्यासारखं पण असतंय आणि एक चाकूत जरा चाकूसारखं पण असतं पण एकदम चाकूसारखं नसतं.
अच्छा हा हा हा अच्छा, अच्छा. मग त्यांनी ती सगळी जमीन आपली शेत जमीन हे करून घ्यायची.
हा सगळी म्हणजे ते अ अशी जमीन करायची की त्याच्यानंतर आणखीन त्याच्यामध्ये पीक घेता यावं. अगोदर सगळे म्हणजे ह्या च्या पण अगोदर हातानं करत होते ना. आणि आता ते नांग ना कुळवणी करतेत आणि आता त्याच्यानंतर अ ट्रॅक्टरनी कर तेत नांगरणी त्याला नांगरणी किंवा रोटर असं म्हणतेत.
अच्छा, अच्छा, हा हा हा.
आणि
आणि मग अता पुढे काय? करतात म्हणजे त्याचं
आणि त्याच्यानंतर परत म्हणजे काय करतात सगळे शे काही काही शेतकरी आहे ना पीक काढलं सगळं जिकडं-तिकड धान्य वगैरे विक-विकलं ना कि लगेच शेत नीट करून घेतात. आणि काही काही शेतकरी ना पाऊस यायच्या अगोदरच असं एक, दोन आठवडे करून घेतात.
अच्छा, अच्छा. ह ह ह.
पण पाऊस यायच्या एक, दोन आठवडे केलेलं कधी पण म्हणजे चांगलं असत, कारण अ आपण करून ठेवलं आणि त्याच्यामध्ये गवत वगैरे आलं ना. मग ते परत तेवढं तेवढंच काम.
हो बरोबर, बरोबर. ते तर आहे ह म्हणजे केलेली मेहनत फुकट जाते सगळी हम्म, हम्म.
म्हणजे अशी पण मेहनत डबल होतेच. कारण थोड्या दिवसांनी परत त्याच्यामध्ये अ गवत ते उगव त पण असं कस आपण एकदाच कर तो मग अगोदरच जर करून ठेवलं तर दोनदा, दोनदा करावं लागत आणि नंतर केलं तर एकदाच करावं लागत.
अच्छा हा हा हा.
ते जायचे तेवढे जातेत.
ते इथं काय सळं आता सगळ्याच बाबतीत अनिश्चित झालंय. पाऊस अनिश्चित हे अनिश्चित म्हणजे. ते कशावर हे ठेवून आपण कामं करायला घ्यावी याची आणि पाऊस नाही पडला तर सगळं फुकट. परत पाऊस, येत नाही म्हणून. आपण शांत राहिलो तर अचानक... पाऊस यायचा आणि हा. तेच तर.
असं वाटत कधी कधी की आज... पाऊस नाही येणार. पण एक दोन तास., मध्ये लगेच. ग येतात पाऊस लगेच येतो अस वाट... वा पण नाही की आता थोड्या वेळात पाऊस येईल मग...
हम्म. बरोबर बरोबर हो ना. सगळंच अनिश्चित झालेलं आहे.
हा म्हणजे काही सांगू शकत नाहीत आप पण की काय कर कर काय होईल.
हो ना सगळीकडे क्ष तोड हे तोड सगळं चाल झालेला आहे सर्रास मोठे मोठे झाड तोडता आहेत त्याच्या काली त्याच्यामुळे होतय काय कि सगळं पावसाचं चक्रच हे बिघडून गेलेय ना निसर्गाचं?
म्हणजे पूर्णच अगोदर कस मेच्या एंडिंग जून स्ट पावसाचं स्टार्ट व्हायच तर आता नाही गेल्या वर्षी मे मेच्या स्टार्टिंगलाच पाऊस स्टार्ट झाला आता तर जुलै चालू होत आलाय
हो! काहीच पत्ता नाही. पूर्वी तो म्हणायचे वळवाचा पाऊस म्हणून. मेव च्या एंड ला पडला की आणि मग सात जून वगैरे असं ऐक्त्त त हे होतं. सात जून म्हणजे पावसाचा दिवस. हल्लीली सात जून कसलं काहीच नाय
हां, आणि लहानलेख तर आणला तर म्हणजे पंधरा जून ज्यून ला शाळा चालू व्हायची तर तर ती पावसामध्ये सगळी श शाळेमध्ये जायचे जून मध्ये आता आता तर शाळेत जाताना कसलाच पाऊस
हो ना तेच तर. शाळा सुरु झाल्या सगळ अहेत. झालं तरी अजून पावसाचा पत् ताच नाहीये काही हो. हो म आणि पुढे काय करता मग शेतात.
आणि परत पे म्हणजे पाऊस ते पडल्यावर एकदा पपे परत पेरणी करून घेतात.
हा मग पेरणी तुम्ही नेहमी पाऊस पडल्यानंतरच कर
हा म्हणजे पाऊस पडू द्यायचा आणि एक दोन दिवस थांबून जमिनी मध्ये आत मधे पाणी मुरून वरची जमीन कोरडी होऊ द्यायची.
हां आच्छा, आच्छा.
जमिनीमध्ये ओलावा असला ना कि बी भिजतात आतमध्ये आणि त्याला अंकूर फुट तात परत.
हा हं. हं म्हणजे आतली जमीन ओली असते.
हां हा वरची कोरडी असते आणि मग ते च्यानंतर पाऊस पडला पाऊस पडतो. मग त्याच्यानंतर पेर एकदा पेरणी झाल्याच्या नंतर काहीच टेन्शन नाही.
हम्म हं आच्छा.
आणि आता काही काही शेतकऱ्यांनी एक दा मध्ये पाऊस पडला होता त्याच्यानंतर लगेच पेरणी करून घेतली.
अच्छा हां हां पण म आता पाऊस नाही त म त्यांच सगळं व्हहे नाही होणार?
नाही ना मग काही काही जणांनी त्याला स्ली स्लिप्कलर लावून त्याला पाणी दिलं.
अच्छा हा तशी सोय असेल तर बरं आहे. हा हा हा.
असल तरच ठीक आहे नाही तर मग जे बियाणं पेरलंय ते सगळं बाहेर
हो सु -कून जाणार ना सगळं वाया जात. हं हा हां हां बरं आणि.
आणि शेत त्यामध्ये म्हणजे शेतामध्ये असल्यावर माळवं ते लावलं ना सगळं असं नैसर्गिक खायला भेटतं म्हणजे
हो केमिकल फ्री. नाहीतर काही जण हल्ली केमिकलवाली ती खत आणि हे वाप- -रतात त्याच्यावर फवारणी करायला. की
आहेत आता.
कीटकनाशक जे वापर -तात सगळी ह्याचीच ना आणि मग ते कीटकनाशक वापर मारलेली हे जे आहे ते धान्य आणि तेच हे आपल्याला खायला म्हणजे अस त्याचे परिणाम होतात ना म्हणजे असं नाही म्हटलं तरी.
आणि पण तस आता सरकारने जे जे खूपच हानिकारक आहेत ना केमि -कल्सयुक्त खत ते बंद केलेले आहेत. आहे त्या
हो का बरं झालं बरं झालं ते.
जमीन पण नापीक होते जी सुपीक जमीन असते. ती पण त्याच्यामध्ये पण काहीच राहत नाही. मग ते प्रत्येक वेळेस त्यांना ते खते वापरावंच लागत.
हो ना खरं आहे. त्या जमिनीवर पण परिणाम होणारच. ना ग त्याचा थोडाफार किती केलं. तरी असं.
म्हणजे जे, जे पिकांसाठी जीव ज जंतू जे जमिनीत असतात ते सगळे अ मरून गेलेले असतात ना
हा हो हो बरोबर बरोबर.
हा मग ते म्हणून मग त्यांना पण त्यांच्याकड तरी काय पर्याय आहेत.
हम् हो ते तर आहेच बरोबर. आणि मग ते हे झाल्यावर पुढे तू सांगत हो त ना मला ते काय कुळवणी करतात ना तुम्ही ते झाल्यावर मग पुढे हा
कुळोणी झाल्यावर पग पेरतात आणि पेरल्यावर मग जर पाऊस आला तर ठीक आहे नाही तर मग ते हे ना स्प्रिंकलर पाणी देतात आणि नाही नाही बोलत
नाही नाही मी विचारत होती की म्हणजे स्प्रिंकलर पाणी मारलं कि ती अशी छोटी छोटी रोपं येत असतील ना मती रोप आपण काढून परत व्यवस्थित लावायला लागतात की कस काय करतात?
नाही म्हणजे स्प्रंकलरनी पाणी देणं म्हणजे कसं असं पावसाने पाणी पडल्यासारखं आहे म्हणून ती रोपल लाव ला म्हणजे असं काढून ला लागत नाहीत
अच्छा अच्छा बर फक्त मला वाटतं भाताची रोप लावतात.
हा भ भाताची भाताची पण लावतात आणि कुठं कुठं कांद्याची पण रोपत लावतात.
अच्छा म्हणजे ती आधीच्या उगवलेली असतात ती काढून परत व्यवस्थित अशी प हा अच्छा अच्छा
कांद्याच जर लो लावायच असेल तर त्याला काय करतात अगोदर एका जरा जेवढ्या बिया टाकायच्या तेवढी जागा करून घेतात. आणि तिथं बिया टाक तात आणि त्याचे छोटे छोटे रोप उगव देतात आणि आपले कांदे खालून मोठे होतात. ना मग त्याला जागा पुरत नाही मग त्याला मो ह्या जागेमध्ये ते परत लावतात.
ह म्हणजे ते उकरून काढून परत ते सेपरेट, सेपरेट वेगवेगळी रोप करून लावायला लागत ह म्हणजे एक एक रोपच वेगळं करायला लागेल ना त्याच ह, ह, ह
स्पेस सोडून ते लावायचे
अच्छा अच्छा, अच्छा बरोबर. कांद्या च्या बिया म्हणजे आप पण ते कलोंजी म्हणतो तेच का? तेच असतात काळ्या त्या? मग ते तस आणून आमही कुंडी लावलं तर येतं का?
हां येत.
बघायला पाहिजे एकदा प्रयोग करून.
बघा एकदा नक्कीच, येताल येतील. आणि लसण, लसण पण तुम्ही लावू शकता. लसणाची कुडी ना तशीच अ लावा कुंडीमध्ये ती ती उगवेल.
अच्छा म्हणजे सेपरेट त्याची पाकळी एक एक वेगळी
हा एक एक पाकळी पण त्याच जे आपण वरच साल काढतो ना, लसण कुटायच्या अगोदर
हां, हा म्हणजे साला सकट एक एक
हा सालासकट असं तीन तीन, चार चार बोटांचं अंतर ठेवून लावा
अच्छा. हां हां हां. बघायला पाहिजे. लसणीच तर लावू शकतो, कारण काय लसूण घरात असतेच ना.
हो, ते आपण थांबूयात. आपला टाइम झालेला आहे. हा तुम्ही करा कॉल, आपण हेच कन न्टिनिव
आ ओके. थँक यू.
अ वेलकम.